हा, बोला.
हा, हॅलो ताई. कशा आहात? बऱ्या आहात ना. हा. काय म्हणताय आणि कसं, काय, चाललय?
काही नाही. बस, आता स्वयंपाक वगैरे झाला.
हा. अच्छा. जेवणा झाली का तुमची?
हां हा. झाले जेवणं. बाकीयत आमचे. बाकी ज्यांचे झाले.
हा.
हम्, हा. मुलं वगैरे आलेत ना, अजून बाहेर. बाहेर गेलेत, फिरायला. हम्म.
बरं, बरं.
तुमच झाले जेवण वगैर. असं सकाळीच खिचडी बनवली होती. खिचडी बनवली आज. काय त मकीची भाकर बनवली होती. कोबीची भाजी. हम्म. हम्म.
आ आमच- आमच्याकडे काही नाही. द मी आज जरा डॉक्टरकडे माझी दाताची ट्रीटमेंट पण चालूयना. ते याई तोपर्यंत उशीर झाला मला. सकाळी गेलेली ती. मग त्याच्या मुळे, जरा घाई- घाईत मग मी म्हटलं. नुसती आता बटाट्याची भाजी कांदा- बटाट्याची भाजी केली, पटकन. चपात्या केल्या. पोळ्या
हम्म.
आणि बाकी असच. वरण- भात, ताक केलं. म्हंटलं, आता उशीर झालाय. तर आणि काय करत बसणार ना. आणि कसं आता मुलीच लग्न झालंय. आम्ही दोघच जण आहोत. ना. त्याच्यामुळे म्हटलं, मग राहून दे. कारण मला ते, नरमच खायचं होतं ना. जरा दात त्याच हे झालंय, त्यामुळे.
हं, बरोबर.
हा, त्यामुळे कडक असं, काही करता येत नाही ना. खाता येत नाही. त्यां मी तर दोन तास खाऊ नका म्हणून सांगितलं होतं.
हम्म, हम्. थोडं नरमस् नरमच खायच थोडं. पतली- पतली खिचडी. मुगाची डाळची. हं. पुढ आपला गोड, गोड खायचच नाही. चहा प्यायचीच नाही.
हो. ते नाहीचय. मग दही- भात वगैरे असंच. जेवलंय ना हे करून.
हा.
म्हणजे त्रास नको व्हायला. त्याचा हे म्हण बाकी आणि? तुमची काय? काय करता तुम्ही? काय नवीन काय घेतलंय? करता? आवड काय तुमची?
आमची तर आवळ माझी पार्लरमध्ये, जास्त. मशीन घेतलेलय. आणि कपडे रोज शिवते. हो, पार्लर हाय ना. माझं.
अच्छा. आणि? म तुम्ही एकट्याच सांभाळ ता की कोण आहे? बरोबर मदतीला.
नाही मी, एकटीच सांभाळून घेते. हँडल करून घेते मी. मॅडमांकडे पण जाते. हं. पार्लर झालाय माझं. मग तिथं हेल्पसाठी सीझनमध्ये जायचं, मग त्या मॅडमांकडे.
अच्छा. बरंय मग. चांगलंय. तुमच हे.
हा डी एस आर कडे, डीएस आर चे प्रोडक्ट आहे ते पण सेविंग करायचे आणि काही हा आणि घरी काही काही क्लायंट वगैरे आले ते पण काढून घ्यायचे आहेत मग पण
हो बरं आहे चांगली आवड तुमची असं मला असं ह अच्छा शिवणकाम पण करता का
हा हा नाही आपल्या स्वतःच भी झालंय तर खूप आपल्याला मग
हो ना खरं आहे
हम्म
मला काय ते तसं पार्लर वरेच नाही जम मी आपलं अस पूर् कराय थोडस शिवणकाम वगैरे पण आता बरीेच मध्ये गॅप पडली त्याच्यामुळे आता जरा थोडं रा हे नाही म्हणजे असं वाटत आता परत करायला घेतलं तर होईल का माझ्याकडनं असं
होईल ना का नाही घेणार आपण मनावर घेतलं तर बरोबर होतं
अ मग ममी आता सध्या क्रोशाचे वगैरे असं काय काही तोरण म वगैरे हे करते मण्याचं आणि
हम्म
ते पण आवडतं मला जरा म्हटलं ते करून घेऊया शिकूया
बराबर
अस ते करतेय हा
करत राहायचं उलट आपलं मन तेवढं हा चेंज होऊन जात मोठे मन लागत नाही तर कामामध्ये असलं ना माणसाचं मन मग काही टेन्शन नाही राहत अशा मनात कोणत्या गोष्टी नाही आहेतेत भाऊ आपल्या मना
हो सगळं विसरायला होतं ना आणि जरा बरं वाटतं म्हणजे अस नाही तर काहीतरी उगीचच हो तेच तेच विचार
हा
उगीच नको ते विचार डोक्यात घोळत राहतात म नाही तरर असं आहे ना ते मला आता येतात असं बऱ्यापैकी पण म्हणजे असं स्वतःहून एकदम काय करायलाय मग मी ते युट्युब वर वगैरे हे येतात ना व्हिडिओ
हा
त्याच्यात बघून बघून मग करते मी तसं ते सांगतात ना त्याच्यात कसं करायचं काय वगैरे हा मग ते बघून बघून किंवा त्याच्याह्यच्याप्रमाणे जरा करते मी म्हणजे असं
चांगली होत तरी तुम्हाला हे तुमच्या हँडल कर होन जातं त करून घेतात नाम्ही
हा तुम्हाला आता म्हणजे हे नाही घेत मी आपल्या घरातल्या घरातल्या याच्या सारखं साठीच करते म्हणजे करते मग कोणाला असं काहीतरी गिफ्ट द्यायचं असलं किंवा तेच देते गिफ्ट आपण बनवलेलं
खूप अत उत्तम तेेत
ह म्हटलं आपण केलं दिलं की आपल्यालाही समाधान येतं ना अ असं बरं वाटत की हे विकतच काय घेऊन पॅक करून सगळे हे करून देतात ना असं
का हो सगळेतात पण मनापासून बनवलेली वस्तू मेहत बनवलेलं
हा... हा...
बघत बघतच म्हणतील नाही बारी छान बनव आहे त्यांच्या हाताने... बनवली असं म्हणतात समोरचा व्यक्ती... वेळ काढून माझ्यासाठी वस्तू बनवली माझ्यासाठी पॅकिंग केली आणि मग मला गिफ्ट दिली...
हा आता मी काय, ह मी काय... केल माहितीय माझ्या लेकीच लग्न... लग्न झालं ना म आपण प्रत्येक पहिले सण करतो ना... मग त्या त्या सणाला तसं केलं तर तिची मंगळागौर वगैरे होती.... तेव्हा म मी ना... ते गणपतीचं चेहरा आणि हे असलेलं असंच एक तोरण बनवलं... लोकरीच. ते तिला... त्या वेळेला हे दिलं म्हणजे त्यांनी दरवाज्याला लावलं की ने असं...
हम
नंतर दिवाळी आली दिवाळीच्या वेळेला बाकी फराळ वगैरे देऊन..... बाकी त्यांच हे केलं.... आणि एक कंदील, आकाश कंदील बनवला तो ह्याचा लोकरीचा.... तो बनवून दिला..... तो सगळ्यांना आवडला, म्हणजे असं आपण बनवलेल्या प्रत्येक सणाच्या हेला मी आपलं त्यांना हे केलं नंतर ती.... संक्रांत.... तिला करतात, पहिली संक्रांत हलव्याचे दागिने बनवले ह्याच्यावर बघून.... मैत्रिणीवर तसं करून देल.... असं नाही मी आपलं त्या ह्याच्यावर बघून बघून करते...... म एक मैत्रिण हा युट्यूब वर बघून बघून..... पण आवड आहे म्हणून जरा बघ.... ते आणि करते बघून बघून हे करून....
खरी गोष्ट आहे. आवडच माणसाची खरी गोष्ट आहे ही आवड राहिली ना माणस.... कुठून बी बरोबर शोधून बरोबर मला बी खूप आवड होते बाग....
हा हा.... चांगलं आहे ना पण तुमचं पण हे पार्लरचं आहे म्हणजे तेवढं छान हे आहे ना आम्हाला त्यातलं काही अं... कळणार नाही म्हणजे असं....
हम्म हम हम..
पार्लर म्हणजे प्रत्येकाची आवड वेगळी ना... ते आहेच. हा मला ह्याच्यात जरा आवड आहे त्यामुळे करते...... ह ह आप.... बघू म्हणजे असं नवीन नवीन शिकायला जरा बरं वाटतं ना तेवढा..... हे होतं आपल्या बुद्धीला, मेंदूला चालना मिळते काहीतरी.....
आणि कोणी म्हणत बी नाही ना आपल्याला घरात.... की नाही बुवा बसले राहते काही परत आळसेपणा येत.... नाही आपल्याला आधी कोणी म्हणते जाऊ मी तिच तिचं काम करू दे कोणी आपल्या जवळ डोको मार करायला येतच नाही......
हो ह ह ते हम्
पण तो म्हणते मला पाणी दे, तो म्हणतो मला आमुक दे. तो म्हणणारच नाही तस.... स्वतः घेऊन गेला हातानं....
हो हो..
काहीच सांगितलं नाही, मी काही देणार नाही..... आणि काही लक्ष देणार नाही आपल्याकडे
खरं आहे ना नाहीतर आपण हो आपण त्याच्यातच गुंतून राहतो ना नाही तर..... सगळ्यांचं हे करण्याच्या याच्यात आपलं आपल्याला करायला कधी वेळच नाही म मिळत असं होतं.....
प्राधान्य देतच नाही हो कोणी.... स्त्री असो ना ती तिला प्राधान्य मिळतच नाही, जेव्हा ती थोडफार दोन.... पैसे कमवू लागले थोडं काम स्वतःच करू लागली तर तिच्याकडे कोणी म्हण जाऊ दे बुवा ही हे आपल्याकड लक्ष देणार नाही जाऊ दे तिला सोडा असंय नाही तर पहिलेच्या बाया होत्याना त्यांना तसंच करायचे लोक.
मी अजून काही असं विकायला-बिकायला म्हणून काही केलेलं नाहीये कारण, काय म्हणजे असं विचारलं नाही कोणाला-कोणाला काय पण मी केलेलं आहे जे दिलं लोक लोकांना गिफ्ट म्हणून त्यांना ते आवडलं म्हणाले छान आहे मस्त हे वगैरे.
उलट चांगलं आहे तुम्ही ते करतात. करतात ते उलट चांगले आहे. आपल्या मनाला समाधान बी वाटत मन बी आपलं असकी फ्रेश होऊन जात आणि करतय बो काही ना काही बसून राहिल्याने आळस पण आपण येतो आळस न जाता झोप येते मग त्याच्याने आपल्याला काही आंग बी जड होत आपल्या. आणि आपल्याला असं जाऊ दया आता काम करूशी वाटत नाही मग निष्काळजीपणा येतो. परत मन बेचैन होतो आपल्यावालं परत हां कामामध्ये कामामध्ये माणूस कस सुडसुडीत बी असतो आणि तर तर तडबी राहते माणसाला.
मुख्य तेच आहे चांगला उत्साह राहतो आपल्याला. काहीतरी हे करण्याचा मरगळला पण जातो ना आपला असं नुसतं
हां असं
म्हणजे नसलेला नसलेला आजार पण आपल्याला उगीचच असं वाटत राहतं नाही बाबा मला काहीतरी होतय, मला काहीतरी होतय, असं होत राहतं.
आपण दुर्लक्ष दिलं ना तर पॉझिटिव्ह थिंकिंग आपोआप
हो ना खरय खरंय. तसं व्हायलाच पाहिजे, त्यामुळे प्रत्येकाने काहीतरी छंद जोपासला पाहिजे खर तर.
हां
तेच खूप चांगलं ना, गुंतून राहतो माणूस त्याच्यात म्हणजे असं.
हम्म, आता हे बाकीच्या बाया शेतात जाणाऱ्या बाया, त्या तर म्हणतात की आम्हाला नाही आम्हाला कपाशी लावायचीच आहे यायलाच पाहिजे.
ह
देवाच्या पाण्यावर असतात ते ते बिलकुल
हो ना ते त्यांचं तर बिचार हो त्यांचं उन्हातानात काम म्हणजे खर तर
आणि एवढा कापूस पण समजा घरात आणला म्हणजे किती म्हणजे ते बरोबर म्हणजे असं आहे ते खेळतात म्हणजे बुवा ते दुश्मन असो का असं कोणी असो ते ते बरोबर खेळून बरोबर आणतात ते माल घरात. टाइमो टाइम बिलकुल पाऊस यायल नाही तो तो पर्यंत आपल्या निंदनि होऊन जायला पाहिजे. पाऊस येत नाही तोपर्यंत मटेरियल दिल जायला पाहिजे. पाऊस येत नाही तोपर्यंत आपली कपाशी वेचली जाऊन घरात ठेवली जायला पाहिजेल आणि माल विकायचा हां माल विकयचा विकायचा राहिला तर म्हणजे मग लगेच आपला भाव जास्त आला म्हणजे आपण लगेच संक्रांतीच्या अगोदर त्याला काढलीच पाहिजे. आता त्यांच्या म्हणजे टायलंड मध्ये बिलकुल बरोबर राहतात.
हो खरं आहे ते पण पाहिजेच ना तसं नाही तर मग सगळ्याचीच वाट लागेल ना
म तेचना म
आणि पाऊस आला तर सगळं कपाशीचं वाटच लागेल ना.
मग शेतकरी म्हणला म्हणजे तो बरोबर त्याच्या त्याच्या टायमावर बरोबर नियोजन बरोबर आखून ठेवतो तो
हो हो खरंय नियोजन तर पाहिजेच ना. त्याच्याशिवाय काही शक्यच नाही ना
नाहीना तेच तेच काय म्हणतात अजुन काही नाही बस--ठीक आहे, तुमच्याकडे
आता कस होत लेकीच लग्न झालं लेक गेली सासरी म्हटल्या आम्ही दोघच दोघं ते त्यांच्या व्यापात मी माझ्या याच्यात असं होत ना म्हणजे एक घरात दुसरं आणिक माणूस असल की आपण निदान आ बोलणं चाल म असं हे होऊन जात ना
बघा ताई आपले दहा मिनिटं झाले का चाल थँक्यू चाल